हॅलो हा येतो येतो माझा येतो का.
हो येतो येतो तीच डिलिव्हरी चालू होती. म्हणून म्हटलं हा.
काय माझं पण झालंय टायमिंग आता अडीच आता पण. तुझ्या बर एवढं बोलणार आण जाणार पोरांसनी शिकवायला.
शिकवायला बरोबर आहे.
जायलातर कस आहे मी एक क्लास लावला आहे इंग्लिशचा स्पीकिंगचा.
हं.
आपलं जातो त्यांच्याकड शिकतो आपलं तर त्यांच्या बरोबर आपल लागलेच. बाकीच पण शिकून घेतोय पोरासनी पण छोट छोट शिकवायच. होय गरज आहे बघा इंग्लिश ही काळची गरज
इंग्लिश ही काळाची गरज आहे. दुसरं काय नसलं तर चालतय माणसाकडे इंग्लिश या्यला पाहिजे.
होय होय तर बोलाय आलं पाहिजे अहो काय तुमच्याकड स्किल किती याच्यापेक्षा आता इंग्लिश जर असलं ना तर माणूस जरा विचार करते तुमचा कामाव घ्याला मी.
बरोबर आहे.
हं.
इंग्लिश आजकाल सगळीकडे झाले हो.
हाय.
इंग्लिशला लय प्राधान्य आले.
म्हणे मगाशी फोन काय नाही बघा फिराय बिराई कुठ जाता का नाही तुम्ही.
वर्षातन एकदा
कुठं म्हणजे दोन चार दिवस का असं.
चौदा दिवस दोन चार दिवसान काय होतंय.
हा वर्षातन एकदा चौदा दिवस.
वर्षातन एकदा चौदा पंधरा दिवाची ट्रिप असत्या.
कुठं असंत्या कुठं पर्यंत गेला आतार्यंत.
आत्तापर्यंत तिरुपती बालाजि झाले.
हा.
तिरुपती बालाजी तिरुअनंतपुरम तिथला सगळा भाग झाला आहे आंध प्रदेशचा
बर.
परत हे झालंय आग्रा ताजमहल लाल किल्ला काशी अयोध्या. राम मंदिर वृंदावन बाकी बिहारी राधा राणी.
बर.
सगळ इंस्टा्राम आयडी आहे बघा माझी रवी गुरव सत्तावन्नव. हम्म एकदा चेक करून बघा ते तर ट्रॅव्हालर्स स्टार. टॅग पण लावलाय मी.
होय.
की लोकं कशी? म्हणतात नाय. चार दिसाला फिरावं, आठ दिसाला फिरावं, आपलं तस नसते. वर्षातन एकदाच जायाच. पण असं असं फिरून यायचं की खिसाच मोकळा झाला पाहिजे.
हा आता मी आम्ही पण मध्ये गेलेलो.
हम्म.
अठ्ठावीस दिवस गेलेल्यात अठ्ठावीस दिवस उत्तर भारत- उत्तर भारत फिरायला गेलेलो मध्य प्रदेश पासन चालू केलेलं राजस्थान, गुजरात- सोडलं तर यू पी, एम पी, आग्रा, दिल्लीची, सगळं सगळं फिरून चालू करा केलं.
आम्हाला फिरायला लय वेळ लागते आम्हाला गाडीचा प्रवास सोसत नाही.
हम्म बरं ऐका की मी आता आल आमच्या क्लासच्या जवळ मी आपल ही- ईकडं तिकडचं बोल तर तुम्ही आपला घ्या समजून कारण माझ्या शेजारी पालक आहेती.
बरोबर आहे की.
हा त्यामुळे आपलं कामाच्या संबधीत काहीतरी बोलतो.
कॅज्युली कॅज्युली बोला काय प्रॉब्लेम नाही हम्म.
आपल्या इकडं तिकडं थांबले इथं पोर बाहेर येऊन थांबली परत पालक म्हनणार राव सर. कुठ्? गेलाय काय पोर येऊन थांबली तुम्ही अजून येताय साच.
बरोबर आहे.
असा विषय होतो या. बाकी काय म्हणताय सर.
खरंच भारी बोलत्यात बरं का मला आवडल्या त्या मॅडम म्हणजे- एकदम असं म्हणजे वाळल फालतू काय बडबडत नाही त्या.
हा मुद्दाचं, मुद्याचं. तोच विषय महत्वाच आहे ओ आणि काहीतरी काहीतरी राहिलंय बोलाय ओ.
हा.
बाबा दुसरं कामात सोडून काय आणि बोलल त्याला बोलण्या कसं उगच बोलायच म्हणून फाल बोलून पण काय उपयोग नाय. तर चालु घडामोडीवर बोल्यावर कसं ज्ञानाची देवाण घेवाण होत्या.
ज्ञानाची देवाणघेवाण होते हिकडंच तिकडचं समजत चार गोष्टी जी नवीन कळत्यात्या. तेच महत्त्वाचं आहे हो मग काय? ते उपयोग काय!
हम हम् तुम्ही कुठे? कुठे? गेलेला अन कसं कसं गेलेला म्हटला.
होका फस्ट योगनगरी एक्सप्रेसचं तिकीट केलं.
हा.
योगनगरी एक्सप्रेस हेथन रोजदा गेलो मिरज वरन सिधा डयरेक्टला ह्याला गेलो अ आग्रा.
हम्.
आग्र्यात. टोटल दोन दिवसाचा मुक्काम होता. आग्रात दोन दिव- मुक्काम केला तिथनं डायरेक्ट ह्याला गेलो वृंदावनला. वृंदानमध्ये टोटल तीन दिवसाचा मुक्काम होता. वृंदावन मधन डायरेक्ट गेलो अयोध्येला. आयोध्यामध्ये टोटल दोन दिवसाचा मुक्काम होता. म्हणजे जी काय रात्री फिरायची जी म्हणजे रात्री ट्रेन प्रत फक्त रात्रीच तिकीट केलतं म्हणजे झोपण्यात सगळा वेळ जावावा त्याव-
हम्म
आणि फिराय सगळं दिवसाव्हाव अयोध्येत दोन दिवसाचा मुक्काम तिथ डायरेक्ट काशीला गेलो. काशीमध्ये टोटल दोन दिवसाचा मुक्काम होता. आणि काशीमधून डायरेक्ट मुंबईला आलो गया एक्प्रेसनं. मुंबईमध्ये डायरेक्ट आपली धरून डायरेक्ट कोल्हापूरमध्ये.
ट्रेन न जातय का तुम्ही?
हम्म चार जोडीदार. तीन मैत्रणी चार आणि तीन सात जण गेलतो टोटल.
असं किती दिवस किती वर्ष झाले जाताय करताय.
टोटल दोन हजार एकोणीस पासून जातोय. प्रत्येक वर्षी न चुकता एक ट्रीप कन्फर्म असत त्या,
कोरोनात कसं केल मग?
दोन हजार एकोणीस ला किं मग.
कोरोना कितीला आला वीस ला.
हा वीस ला आला. ती दोन वर्ष काय गेलोच नाही, परत बावीस ला गेलो डायरेक्ट तिरुपतीला. हा पर तिकडस ह्याला उज्जैनला गेलो तेवीस ला. चोवीस ला परत तिरुपतीला गेलो. आणि आता पंचवीस ला ह्याला गेलो, अयोध्याची ट्रीप ही सगळ्यात मोठी ट्रीप झाली आमची‌.
हम्म
चौदा दिवस पूर्ण, पूर्ण म्हणजे पूर्ण चौदा दिवस इकडचं ना तिकडचं काही लडतर नाही. चौदा दिवस कंप्लीट पूणू त्या फ्लोध्येच होत जाता मोबाईल नवीन घ घेतला होता. घड्या नवीन घेतल्या होत सगळं सामान नवीन घेतलं हों कपडे नवीन घेतली होती. टोटल ट्रिपला नाही नाही म्हटलं तर एक चाळीस. हजार रुये खर्च केलंत.
चाळीस हजार म्हणजे बरेच आहेत‌.
हा तिकीटच झालंत थर्ड एसीचं साडे नऊ हजार पर्यंत एका व्यक्तीच. हा टोटल बघा किती ट्रेन झाल्या. एक, दोन, तीन चार, पाच, सहा ट्रेन झाल्या टोटल.
हम्म
हा
अर अजून आपला चार मिनिट कॉल शिलक राहिलाय की आ.
हाय असं चालु ठेवल्या वर काय होतय बघितलं नाही तुम्ही?
नाही. एकदा काय बघितलं.
एक्सपिरियन्स पाहिजे जरा त्यातला.
होय.
तुम्ही आता मी काय करतो, मी फोन ठेवल्यानंतर तुम्हाला आता मला जरा थोडं काम आहे. तेवढं काम झाल्यानंतर मी ज्यांना ज्यांना कॉल केलेत. त्यांचा तुम्हाला नंबर पाठवून ठेवतो. तुम्ही जान्हा जान्हा कॉल केल्यात त्यांचा मला नंबर पाठवून ठेवा, त्या मॅडमचा सोडून.
म्हणज माझे आता दोन च टास्क राहिलेत ना, तुमंचे किती राहिलेत तीन टास्क राहिलेत. त्या मॅडमसोबत किती पाच कॉल केल ना बरोबर.
होय बरोबर पाच कॉल केल्यात.
पाच कॉल केला म्हटल्यावर एक टास्क कंप्लीट झाला असेल तुमचा. माझ्यासोबत पाच झाल. म्हणजे दोन टास्क कंम्पलीट झालं.
मी बघा तुम्हाला तुमच्यावर तुमच्या म्हणजे तुम्ही एक माझ्या कॉनटॅक्टमध्ये आणि त्या मॅड कॉन्टॅक्ट मध्ये झाल्यात्या. ते एका दादासनी कॉल केला त्यांचा नंबर काय देत नाही कारण ते लय वेगळा ये बाबा.
नको नको त्याचा नको त्याचा काही नको मी तुम्हाला. हा मी तुम्हाला ती नम्रता म्हणून एक मुलगी आहे अ परत अजून एक अजून एक मुलगी आहे. काय नाव तीच. गौरी म्हणून काय तर ती जर ऐटीट्यूड मार तीतुम्ही बोलून बघ तुम्हाला जर पटलं तर त्यासोत एक दोन कॉल करा. ऐटिट्यूड म्हणजे कसं पहिला मला ते काय म्हणजे माहितय का बर ठीक आहे बोलुया. ल ठीक म्हटला परत मला म्हंटली तुम्ही फक्त मुलींनाच कस मेसेज करता. फालतू म्हणलं बिनकामाचं. मग दोन कॉल के कसं तर मी त्यासोबत ऍटिट्यूड म्हणे कसं. अ तुम्ही असं बोला तं बोला ह्या संदर्भात सांगा प मीच बोलायसं बडबडायस बडबाडडबाड. बडबड. आणि हि फुढ न नसतो हा असं आहे का तसं आहे का हे आहे का ते आहे का. ते मला असं मग काही कम्फर्टेबल वाटलं नाही.
शिकवायला र शिकवायला आले शिकवायला. ह नाही मला वाईज पाणी द्या क पाणी द्या क वाईज हा हॅलो. हॅलो हा इथ आलोय म्हंटल शिकवाला पोर थांबलंत मण म्हणून म्हणलं तुम्ही तुम्ही नाही ना त्याचा काही विषय नाही. फोन चालू दहा मिनिट होऊ द्या आपले ते नंबर मला पाठवून ठेवा मी बघतो करतो काॅल.
हां चालते पाठवून ठेवतो तुम्हाला त्या दोघींचा नंबर. दोघींसोबत बोलून घ्या काय म्हणतात बघा.
चालतय. सांगतो आणि मी तुम्हाला बघून सांगतो कस होते.
चालत चालत ठीक आहे.
अजून आहेत दोन मिनिटं आहेत ते परतच्या वारीला कॉल केले सांगतो तुम्हाला आम्ही. आम्ही आम्ही आम्ही ट्रिप मारल्या का नाही अठ्ठावीस दिवसाची तुम्हाला अठ्ठावीस दिवसाच्या मी ट्रिप मारल्या ते सांगतो तुम्हाला परत परतच्या कॅला हो.
हा हा.
आता काम काय आहे?
हम्म.
अ म्हणजे जे इंग्लिश स्पीकिंग आहे का आमच आता ज्या आम्ही इंग् स्पीकिंग च्या क्लास ला जातो त्यांच कोड वैगेरे असतात आता कसा विश्वास. ते समजा आता. आमचं सेंटर कुठलं आहे कराड सेंटर आहे कराड सेंटर. कराड सेंटर मधल्या सगळ्यांनाच कराड ला यायला शिक होते नाही म्हणून आम्ही गावागाव. म्हणजे गावात जाऊन ठरावीक गावात जाऊन क्लास घेतोय.
हम्म.
असा विषय. हम्म हम्म. नाही नाही नाही मी ती नवीन दुसरे सर असतेत ना मी आता दुसरा आहे. हा.
हं.
होय तूला येतोय का ऐकू माझा ऐकू येतोय का? पोरांचा म्हटल दंगा. ऐकू येतोय का? पोरांचा म्हटलं दंगा ऐक
नाही नाही नाही ना दंगा वगैरे काय ऐकू येत नाही फक्त आवाज जरा स्टॉप झाला.
हा हा हा.
हम्म.
चालतंय बाकी काय म्हणता अजून
किती झालय बघा
नऊ चाळीस
म एकोणचाळीस झालं नऊचाळीस वीस सेकंद
हो आहे थोडं किती नऊ पन्नास झालेत आता अजून एक दहा सेकद झाल म्हणजे झाल.
झाल बरोबर आहे
बरं झालं झालं निदान आता हे किती पंचवीस
हा म्हणजे शिकवाय वगैरे काय फी?
हम् ती क्लास तर्फे असते बर मी ठेवतो फोन फोन ठेवतो झालय माझं.
हा ठीक आहे.
हं
हं